हॅलो,
कट झाला काय र नेटवर्कच्या इशूमुळे
हा होय मगाशी कट झाला असेल, नेटवर्क वगैरे हॅलो,
ह बोला की आवाज येतोय का आता हा मगाशी काय म्हणत होता तुम्ही
तुमचाच काय तर विषय होता टॅलीचा वगैरे टॅलीचाच होता बघा ते नेटवर्क म
आमच्या वेळी आम्ही एम येस सी आय टी शिकायला गेलो होतो. तर आमी जर कस प्रत्येकांना सांगायच कि जरी तुम्ही एक सब्जेक्ट शिकाय आला आहात किंवा एखादा कोर्स साठी इथे आला आहात तर तुमचे डोळे जरी ती स्क्रीन बघत असले ना तरी बाकीचे जे विषय चाललेत ते कान देऊन तुम्ही ऐकत जावा कधी पण. कारण त्याचा उपयोग तुम्हाला आत्ता नाही भविष्यात कधी ना कधी तरी होई-होईलचं तो. तर ते, मला ते एवढं म्हणाय लागल की म्हटल. मला ते आवड नव्हती गोष्ट. कि आपल्यला शि काय काय जातय मग मी असंच काय केलं मग पॉवर पॉइंट वर्डचा जे सर्टिफिकेशन असत ना मी ती बाकीच्या अ मुलांना मी शिकवायचे ना. ति मी ऐकायचो आणि त्याची नुस एक्झाम देत दिलो मी. आणि प्रत्येक एक्झाम मध्ये पास होत गेल्यानंतर मला सरांनी सजेस्ट केलं की अ तुम्ही टॅली शिका. आणि खरंच तुम्हाला जर आवड असे नंतर तुम्ही एकदा करा आणि बघा म तुम्हाला त्याचा फायदा कसा होईल पर तर त्या सरांनी आम्हाला एवढ्या चांगल्या प्रकारे म्हणजे ते म्हणतात ना कि एखादा कंजूस माणूस कस पै आणि पै पैशाचा आई तो सेम सेम त्या लेव पर्यंत आम्हाला त्यांनी शिकवलं. तर साधा चहा सुद्धा कोणाला बाहेर घेऊ एवढ्या चांगल्या पद्धतीने चहा पिलेला सुद्धा हिशेब तुम्ही कसा ठेवला पाहिजे.
हा हा हा हा.
तर टॅली झाली माझी जवळपास वर्षभर मला अस जीव मे-मेटाकुटीस आल हो बोला. ते अस वाटलत कि का म्हणून मी घेतले? आणि जर मधून सोडल्या तर पैसे बुडतात. अ्नही सोडलं तर हे कटकट आऐ करून घेतलं पाहिजे शेवटी ठरवलं काहीही होऊदे हेच सर्टिफिकेट घरला घेऊन गेल्याशिवाय
सोडायचंच नाही होय
हा
तस तस आमच्या शळेत हा तसं आमच्या शाळेत सर होते बघा त्यांना पुस्तकाची गरजच लागत नी म्हणजे आपल्याला तो दहावीला वगरे विषय नव्हता का तो कोणता बीजगणित वगरे अस होता ना परत भूमी ते त्यांना म्हणजे त्यांनी त्यांच्या पधतीने जात होते सूत्र वगरे नसायची काय रूल्स वगर त्यांच्या पद् ति त आम्हाला सांगयच सोप्या पद्धतीन म्हणजे ते काय दोगऱ्या असं एक एक टॅलेंटेड असतात ना ह सोपं काम करून देत तो एक एक
त्यांना खरच मनलं पाहिजे आपण माझ्या हायस्कूलमध्ये तीन शिक्षक होते का एक इंग्लिशचे दुसरे बीजगिणित आणि अनेक होते विज्ञान असे तर विज्ञान दोनचे हो तर ह्या तिनचर आम्हाला काय म्हणायच माहितय तुम्ही कधीही आणि कितीही दिवसांन आम्हाला झोपतून सुद्धा उठवला ना तर हि जरी ती पुस्तकातलं तुम्ही वाचून दाखवला आम्हाला
हा
दमध्येध- कुठल्या पानावर कितवि ओळ आहे हे सुद्धा तुम्हाला सांगता आम्ही म्हणायचे आणि एक दिवस आम्ही म्हटलं बघूया म्हटलं एकदा इंग्लिशच्या सरांशी विचारायला काय जात आम्ही असंच म्हटलं विचारलं तर एक लाईन वाचली आणि सरांना विचारलं की तर ही लाईन कुठे आहे जरा आम्हाला सांगू शकता का? तुम्हाला खर सांगतो आम्ही शाॅक झालो होतो की त्या सरांनी त्या दिवशी अ त्या पानाचा नंबर प्लस त्या पानामध्ये म्हणजे ती कितवी ओळा आहे हे परफेक्ट सांगितलं होत आणि त्याच्या आधीची त्याच्या वरची लाईन कुठली खालची कुठली लाईन आहे हे पण सांगू काय म्हटले होते आम्हाला म्हणजे त्या ते किती शार्प असतील अ आणि त्या सरांची टेकणीक त्या सरांची स्थिती काय माहित्या काय तुम्ही हे घ्या थ्री इडियट पिक्चर बघितलाय
हा बघितलाय
अ त्याच्यामध्ये जे रॅचोच काम केल आहेत ना ते जे एक्टर आहेत ना अ रॅचो नव्ह ते अ प्रिंसिपल सर
प्रिन्सिपल सर हा माहिती आहे
गुडगुड म्हणज कस आहे माहिती आहे
हॅलो
हॅलो तो अ ब्लॅकबोर्ड वर ते दोन्ही हातानी लिहत्याला सिन बघितलयं का
बघितलंय मी तो सीन बघितलाय
हॅलो अम्म आमच्या वर्गातले जे इंग्लिशचे शिक्षक होते ना
हा हा
करी लिहायचे
होय
आम्ही स्वतः डोळयाने बघितले आम्ही शॉक होत होतो की हे लिहतात कसे अक्षरशः अस ते दोन्ही हातात खडू धरायचे डाव्या आणि उजव्या हातात आणि अर्धा ब्लॅक बोर्ड डाव्या हाताने अर्धा ब्लॅक बोर्ड उजव्या हाताने एकच ओळ पूर्ण कंटिन्यू करायचे ते
हा मी आता माझ्या कॉलेजचा किस्सा सांगतो तुम्हाला याच्या उलटं आता मला वाटतंय. अ सिलेबस काय एक किती वर्षाने बदलते एक दहा वर्षाने बदलते का? कि सात आठ वर्षांनी हे काय मला अंदाज नाही. पण बदलत असेल आयथिंक. पण त्या मॅडमला एवढं म्हणजे की नाही एक होती एक टीचर. म्हणजे आपलं कॉलेजचे. अजून सुद्धा पुस्तक लागत होतं. वाचायला म्हणजे मी काय म्हणतोय आपण एक थोडा जरी म्हणजे एक वर्षभर जरी वाचलं तरी आपल्याला थोडं तरी पाठ तरी होईल मला वाटते. तेच तेच पुस्तक जर कंटिन्यू आपण जर वाच चाय लागलो. आणि त्याच आपण विषयावर. तर फक्त तेच तोच विषय आन् पण ती मॅडम ते पण आमचं म्हणजे ती कॉलेजची होती सोडा. फर्स्ट इयरची अन् सांगालागले की. तेवढं पण म्हणजे येत नव्हतं म्हणजे असं पण काय काही शिक शिक्षक आहेत आ की, बाबा एका एका ह्याच्यामध्ये चांगले पण आहेत आणि एका ह्याच्यामध्ये आपल्या वेळेचे जे होते ते शिक्षक एकदम हे होते आताचे काय माहित नाही.
काही आणि काही शिक्षकाचे पण ते एवढे बोलत असतात पण अ आमच्यात हायस्कूलला एक चित्रकलेचे शिक्षक होते तर अक्षरशः मॅडम आम्ही शौक होत होतो. ते संगीत पण करायचे. संगीत व अ वाजवायचे. प्लस चित्रकला करायची आहे त्यांचा सगळ्यात आवडता सब्जेक्ट इंग्लिश
हा
अ प्लस बीज गणित सुद्धा शिकवायचे. म्हणजे मला आपल्याला एखादा सब्जेक्ट जरी अवघड वाटायला तरी ते आवडू वाटतं. कोणत्या शिक्षकांनी कशात त्याच्यामध्ये अ दुसरी दुसरी गोष्ट कशामध्ये इंग्लिश मध्ये पण हाय आणि या तीन चार सब्जेक्ट जसे हायत ना ती माझी त्यांॅनीचे तर सुद्धा स्कीम अशीच होती त्यांच्याकडे कमी मी एम ए सुद्धा केल य बिकॉम अ बी ए केलेत बीकॉम केलेत बीएस सी केलेत आणि ह्याच्या मास्टर डिगगऱ्या पण कमप्लीट आहेत त्यांच्या बस एम बी ए कंप्लीट - - लॉ कम्प्लीट हाय आण ते सगळं सोडून काय करतात मुलांना ह हि शिकवतात टॅली
बघा ते काय म्हणतात ते कुठले तर म्हण हाय पण ते खय हटवे ना मला पण म्हणजे काय हाय बा ते एक मन
हो पण त्यांच एवढं आपल्याला एक डिग्री घेऊ पर्यंत आपण नाके नव होतोय आपल्या एवढे डीगऱ्या करतात कसे
सगळ डग्री सगळे हेच झाले त ओ कागदी फक्त कागद कागदच म्हणायचं हो तो फक्त
अर दुसरी गोष्ट काय सगळ आत्ता ए आयचा ज मना हाय
होय होय होय
तुमच्याकडं युनिक स्कील काय आहे हे बघत आहेत फक्त
होय होय
स्कील विकल जातय आहे आज मार्केटला
तेच आहे फक्त तुम्ही काय वेगळं काय करू शकताय काय हे हे चालूय नाही तर तुम्ही फक्त तेच तेच म्हणलं तर नाही
आ आत्ता जॉबच तर असं झालंय नाही मी स्वतः बघितलय जीए ग्रॅज्युएशन करून, चांगली डिग्री घेऊन, चांगल्या पोस्ट ला आहेत ना. ते जेवढी सुखी नाहीत, त्याच्यापेक्षा कित्येक पट न तरी काही त्यांची एज्युकेशन पण झालेली नसते. फक्त त्यांच्या स्कील वर ते त्यांच्या फक्त स्किल वर एवढे मोठ्या पोस्टला आहेत. की आपण त्यांना कुठच पोहोचू शकत नाही त्यां
नाही खूप आहेत तसे. मग आ म्हणजे तुम्हाला खरं सांगू काय. म्हणजे मला असं वाटतंय पर्सनली, की शिक्षणापेक्षा असं एक्सपिरियन्स ज्याला असेल तो सगळ्यात मोठा असंय.
नाही खरय हे. ह्या गोष्टीशी मी पण सहमत आहे. आणि आपण काय करतोय, हे शिकलं पाहिजे शिकत गेलं पाहिजे आहों मी आमच्या इथ काय आम्ही बारावी, ग्रॅज्युएशन, एम बी ए करत बसल्यात. पण शेवटी आम्हाला जॉब जॉब कसा मिळाला. एवढ सगळं शिकू
आता विषय त्योचं झालाय, हा.
हजारची नोकरी सुद्धा व्यवस्थित मिळत
नाही नाही काय झालं तुम्हाला सांगू काय. आता आपण शी शाळेमध्ये होतो त्यानंतर कॉलेज केलो. कॉलेजमध्ये जी मुले शिकत होती माहितीेय काय? म्हणजे आपण म्हणजे पण शिकत होतो. आणि ती काय कुठं तर जॉब करत होतीत. ती मुलं कुठ तर पुढे गेलेत. कधी पण बघा तुम्ही म्हणजे ते कसा विषय झाला. हा म्हणजे काय झालयं आपन काय करत होतो. आता कुठल जॉब करतोय, आता करायचं आपलं वय आता. आपलं शिकायचंय हेज्यापेक्षा चांगल होत पण नाही त्यांचच बरोबर होत. ते काय करत होतीत शा म्हणजे कॉलेज करत करत आपलं कि शाळा नाही सोडा. अ कॉलेज करत करतच काय काय मुलं जी होतीत ना ती जॉबला जाणे पार्ट टाईम करणे. ही जी मुल आहेत ना ती एक्सपिरियन्स घेतलीत. एक्सपिरिनस घऊन जिथ त्यांना फायदेशीर वाटेल त्या ठिकाणी दोन तिने आता एवढा मोठा पोस्ट ला आहेत ना काय बोलायचं नाही आणि आपण बेसिक वरत आहे
ही गोष्ट आहे ना माझा भाऊ आणि मी दोघे तसच झालं या माझ ज्यावेळी एज्युकेशन चालू होतं ना त्यावेळी आम्ही एुके माझ्या भावान म्हटलं की एडुकेशन करत करत काहीतरी नवीन स्किल घे मी म्हटलंय त्यावेळी करत करत मी टॅली त्यांनी केली एमबी केली माझ दोन्ही एकत्र झाल्या आणि माझा भाऊ बारावीला असताना टॅली शिकला होता आणि तो त्यावेळी बाकीची स्किम शिकायचा आणि माझ्यापेक्षा ही चांगल्या प्रकारची त्याला नोकरी आली आणि दुसरी गोष्ट काय मी ज अड्डमिशन घेतलं आणि मला त्या लेवलची गोष्ट मिळाली नाही माझ्या भावाचा कस एक इन्सिडेंट झाला म्हणजे अ दोन हजार सतरा मध्ये तो वारला
ह
त्यावेळी आम्ही पूर्ण आमची फॅमिली ्रायवल झाली त तो एवढा ऍक्टिव होता पण कस अं एक क्षणात असं तो पूर्ण जे काही झालं होत ना क्षण एका रात्री झालं त्यामुळे ते का आम्ही कधीच विसरू शकत नाही तो एवढं शिकून सध्या हा एड कमी वयात त्याच झालं ना आमच्या घरात जवळपास आता नऊ वर्ष अजून आम्ही आमच्या डोळ्यातून जात नाही प्रत्येक दिवस आम्हाला वाटतंय की असं का झालंयल
त हा कारण एज कमी होतं ना ते त्यामुळे
हो हो हो बाकी.
बाकी बो चर ग हॅलो जेवण वगैरे झालं की नाही.
हा जेवण नाही. चले